हॅलो,
हा बोल ना.
अगं माझं, सुळीवडी केल्या मम्मीन. सुळीवडी केलिया. पाय दिला असल चुकून तिच्यावर. माझ काय माझं काय ते बीजी म्हणूण सांगलय बाई.
अगं मला पण असं सांगालत पहिल्या कॉल ला.
हा.
मग काय करायचं सांगू आपला का नाही फोन रिस्टार्ट करायचा.
हम्म.
हा आता रीफ्रेश करायचा मग येतंय.
हा हा हा.
खरं एका कॉलला ऐंशीे रुपये आहे ग तुला तीन कॉल एवढा कस काय आला.
काय माहीत. आता मगासप्त मगास्चेन दोनच कॉल होत. मी कोणला लय जणांना केलं पण नाही अगं.
कुणा कुणाला केल्यास.
सुत्रीला सुत्रीने एकदा केलती मला, तू एकदा तुला एकदा केलतो वेदिला तीनच केलतो मी फक्त.
अगं बाई मग घरातल्याना केली नाईस काय?
नांही.
अगं बाई काय कर माहिती आहे काय तुला सांगितलेलं की मी. घरातल्यांचं ओपन कर आणि त्यात. सगळ्यांचं ओपन बघ काय करायचं माहित आहे काय सगळ्यांचे जेवढे घरात फोन आहेत का नी?
हम्म.
तेवढं सगळे कार्या अॅप ओपन कर ॲट अ टाइम.
हुम्म.
आणि मोबाईल नंबर त्या असतोय का नाही त्या मोबाईलचा मोबाईल नंबर.
हा.
तो घालायचा आणि कॉल करायचं होतंय लगेच.
आता कसं असेल म्हलं आता मी तुला कॉल केलोय का नाही तुला पण पैसे भेटतात पण त्या कॉलचं.
हल असा नसतेय ग.
ए व्हय वेदी म्हणली ग मला.
हो.
ह मी तुला कॉल केलोय की नाही हा जर कॉल व्हॅलिड झाला! तर तुला पण पैसे भेटतात आणि मला पण पैसे भेटते.
ये. तसं नाहीय ते तर मॅडम तसं कुठं लिहिलंय संभाषणामध्ये तिंन काय लिहिय ना मॅडम
ह
कि ती कमीत कमी दहा कॉल नाई नाई कमीत कमी दहा कॉल व्हायला पाहिजे म्हणली. आणि एका काॅलला ऐंशी. ते पण कस मॅडम बघणार सगळं असं काय तरी हाय म्हणालती बाई.
ह ह.
हम् त्यामुळे.
वेदी पण म्हणली सोड असं काय पण जास्त बोलून चालत नाही असं. चांगलं बोलायला पाहिजे.
होय.
आता काय बोलायचं बाई?
हम् मग तू घरच्यांचा ओपन कर की बाई आणि मला पण नंबर पाठव मी बी कॉल लावतो.
नाही म्हणली वेदी तसंच तस पैसे येत नाही म्हणली ग. ते व्हॅलिड व्हाय पाहिजे की!
अगं होतय की तू काय करायच माहीत आहे काय तुमच्या घरच्यात जेवढे फोन आहेत कणी? कार्य ॲप इनस्टॉल करायचं मंग तिथं प्रोफाईल टास्क येतोय.
तो कम्प्लीट करायचा काय
आ तो कम्प्लीट करायचा आणि मग आपण कॉल करायचा लगेच येते ते
बघूया थांब करून
ह मग काय कर आता कणी तू पहिला क घरच्यांचा एक फोन घे
हम् ते कार्य ॲप इनस्टॉल कर
ह इनस्टॉल कर प्रोफाईल
तुमच्यात को आणि कोणाचा फोन आहे काय तुमच्या वहिनीला वैगैरला व ऐ की वहिल घ्याय सांगे गुजरातला बोलतो ब स म्हण क सारखं मम्मी द्यायचं का मम्मी बोलते कि आता मम्मी सुना सग कसं पण तास तास बोलत असेलच
अगं तिला का बसतेस ग म कुठंबई तिला नाही सांगलं पाहिजे असं कर तसं कर तसं कर
काय वहिणीकड छाब जात तिथं नाही
नाही ग असतय क तिथं जेवण खाणं यातच लागतय ना मानयाण फोफलतात आणि प्रॉपर टच क असला क नाही ते तिलानी सांगा हे असं भर तसं भर असं जवळ फोन असला क नाही आपलं आपला करता येतय ग
हम् आणि त्यात काही माहित पण नाही आहे ना मेन्यू तुमच्या जरा काही तर माहित असतील तर मग हे केले असतील
हा मग तेच तुमच्यात कस फोन आहेत ना तुम्हाला स गता घेऊन बघ
माझ हा माझ मी केलं तर चालतंय तुला करतो ना तु त्रीना करतो नंतर धीसनुरेला करतो तू बी एत तू पण ह करायच ग कुणाला तिचं बी आहे ना व करायचं हे मला करायचं मला एक करायचं स्त्रीलेक करायच नाही तीघीसनी करायचं सारखं सारखं सारखं
अग त्यापेक्षा घरात घराला बर का सांगू तू त्यांना फोन कर करून सांगा असं सन त्यांनी पीझी असणार कुठ तर त्यांच आता हचं झालंय स्थनिककाचा तीस कॉल झाले
हा
मग स्वतःच पण काही झालं वाटतं
तरी ना काय काय जो लढवल्या काय काय नुसतं कॉल केली
काय
सुत्रीनं पण नुसतं कॉल केल्या का आपल्या कधी असलं काय तर केल्याय घोळमळ
सुत्रीन तस तसच घोोलमलच केलीय तिनं पण तर तिला आले
हा हा आज कितीलात गसुतला
सानेला बी आले
हम्म हम्म
आलेय पैसे खरं कस होते माहिजे काय
घेतो की मनावर घेतो तू सांगितल्यास तसं
घे म्हणून सांगाव लागलय दोघींचा प्रॉफिट होतोय
अग सांगाय ना सोडललं म्हणून मी ते त्या आज वेधी सांगितली पैशा काही बघ जरा म्हणून मग आता दोन बाघती पैसे आल्यात
चेंज येत नाही अगं ते पेमेंट मध्ये जायचं कार पच्या पेमेंट मध्ये गेलं का ने
हा तुला तुला बघकी आणजे तुला तुला बक्की किती पैसे आणले ते
अग सांगालंय न मी मॅडमला सांगितलं मॅडम काय म्हणली तुम अजून प्रोग्रेसमध्येध्ये म्हणली तुमचा हळूहळू पेमेंट येतेय म्हणली आम्ही एक कॉल हे करतोय म्हणली
हा हा
हा मग ते हळूहळू येते म्हणली असं एकदम येत नाही पैसे. एकदा एकशे वीस, एकदा दोनशे, एकदा तीनशे, एकदा पन्नास असे येते.
होय, होय तस होय, होय तसंच येतय सोड.
हम्म म्हणून तर आणि कस होत म्हणजे काय उगच ते मैत्रिणा कॉल करण्यापेक्षा आपल्या घरात फोन असला की नाय निवांत चालतंयग.
मग बोलायचं काय तेच्यामुळे
नाही बोललं तरी चालतय काही त्यांनी घेतातच नाय.
हा..
हा आता सांगितल ना आता तसच सगळं आता तसच गेल्यात की ग कॉलला.
हा, हा.
आणि काय दहा मिनिटं बोलावं असं पण नाहीये. ए म्हणजे कमीत, कमी एक सात मिनिटं बोलत चालते बाई.
हा, हा.
खरं कोण म्हणतय कमी बोललं की पैसे येत नाही त्या असं, असं म्हणाला बाई. ते त्या कार्य कार्य ऍपला माहिती कस त्यांनी कन्सिडर केलं त्यांनी.
होय कुठला, कुठला कॉल व्हॅल्यू धरतात कुठला धरत नाहीत.
मग तेच की त्यांनी का नाय असं लिहून द्यायला की अस स्पष्ट लिहून द्यायला पाहिजे होतं ग. आणि की नाही मला आता कॉल केलाकी नाही मग ते खाली अस फॉर्म त्याचा मला फॉर्म न येईना झालंय बाई.
अगं मला पण येइना झालंय.
तुला पण येईना झालेय?
हे ना मग कळणार कसं त्यांना मी भरलोय का नाही ते?
म तेच की फक्त का नाय आपलं काॅल फक्त आपल्याला की नाय कॉलचा कालाव तेवढाच लक्षात येतोय.
हा आणि माझंका नाय ले लेट ना लेट ना त्यात एक कॉल ऍड होतोय बाई.
ह.
काण होतं बाईये आघडच हाये बघया की काम करत राहाचं. आलं, आलं, नाही, नाही आता घरात बसून काय करायचंय? हम्म.
मी आता काय करतो. पप्पाचा एक मोबाईल आहे का नाय पप्पा घरात असल की नाय त्याच्यावर कॉल लावते आणि कॉल चालूच ठेवते आणि माझ, माझ काम करत बसतोय.
हा, हा एक घे जाणार होतीस काय गेलीस काय?
कुठं जाऊ?
कॉलेजला.
नाही बाई गेलो जमलंच नाही जायायला कुठं बाही.
हा, हा.
तुम्ही जाऊन आला नव्ह?
होय आलं कि सांगल नाही का तुला काल ते? हम्म. दिकरिलाच.
दिकेरी सोबत कुठं नेत हाय?
नाही, नाही घरातली नको म्हणालात ग पप्पा आमचं.
लांब पडते का नाय येऊन, जाऊन म्हणलं तर.
आणि कसं झालंय माहिती आहेते कॅलेजची फि लय कमी आहे आणि हे बाकीचा खर्च जास्त झाला ग. मग ते सगळं मिळून अंजी चाललंय एक लाखला.
एक लाख जातय?
होय, होय कॉलेजची, हॉस्टेलची फी, मेस ची
त्यापेक्षा का नाय एक रूम करु करु का नाय पाच, सहा जण राहिलं का नंतर लय परवडतय.
हम्म परवडतंय म्हणजे थोडं थोडं द्याय येतंय ग दोन दोन हा
म्हणजे एकत्र रूम कोण राहिलं का नाही सगळ्यांना कमी कमी पण बसतय आणि कसं परवडतंय पण. तेच एकटीला मला तर लोड होतोय ग एकटीन.
लोड होतय वय वय
मग मली घेणारय का नाही अऍडमिशन?
तिज काय फिक्स नाही बाई अजून.
का?
ती म्हणली जिथं कमी फी हाय तिथं घेणार म्हणली बाई.
अगं कमी फि हाय तिथं खर हिला भेटायला तर नको का किती पडल्यात एम बी ए ला?
एमबीए ला पन्नास पडल्यात.
पन्नास आहेत मग तिथं भेटायला तर पाहिजे ग.
होय.
तसं मेरिट पण लागतय ही म्हणत्या कमी फि हाय तिथं घेणार खर तर मेरिट पण लागतय ना?
व्हय.
हम् मला हि काल काय?
एम बी ए का एम सी ए?
एम बी एच् बाई एम सी ए नाही.
हा काय म्हणलीस कोण काय म्हणलं तुला?
तुझं एम बी ए का एम सी ए?
एम बी ए सांगाय नवे.
हा अग ती मयुरी मनालती ग मला
हा.
मी तिला विचारलो एम बी एला आणि एम सीए ला फि कितीये
हा.
तर मला म्हणली की या वर्षी म्हणजे आता जे शिकायलेत कनी त्यांना एमसीए ला कनी अकरा हजार फी आहे म्हण.
होय.
आणि एमबीएला काय तर बावीस हजार वीस हजार फी आहे वीस एकवीस हजार फी आहे म्हण. आणि मग आपल्याला क नी काय म्हणली एक बावीस तेवीस पर्यंत जाईल म्हणली एमबीएची फी
बावीस तेवीस पर्यंत जाईल होय.
आणि एमसीएची काय तर चौदा पर्यंत जाईल म्हणली.
हम्म चौदा पर्यंत जात्या.
खर एमसीए ला एवढं कस काय कमी फी आहे गं?
तेच काय कळेना ग आम्हाला आणजे काल डोकं दुखलं आमचा विचार करून करून.
कसं काय तुम्ही विचारलं नाहीसा म?
नाही बाई आम्ही विचारलू नाही मी माझ्या अना मनात आलतो काय विचारायचं म्हणून हे मॅडम असं कसं काय म्हणून
हा.
तोपर्यंत ह्या उठल्याच अगं.
ह या तुमच्या काय न्हवच बाई
काय माहित आग कु खरं अंजे त्याला जास्त पाहिजे का नाही ग कारण का माहिती का आपल्याला ते हे ते वापराय देणार ग. अ पि सी ते वापराय देणार आणि कस आहे माहिते का अंजे आता नवीन चालू झालंय ग त्यांचं पहिलंच वर्ष होतं की मागच्या वर्षीच
होय पहिलंच् हू
असं पण असू शकते ग मला तर हेच वाटालय बघ हे एकच कारण असू शकते.
मग आता किती होईल म्हणून सांगितलं एमसीए ला फी या वर्षी आपण ऍडमिशन घेताना?
चौदा पर्यंत चौदा पंधरा लइ वीसच्या आतच बघ. हो हा आलो आलो आलो.
आणि मग यम मग यंबिला एवढं कसं काय?
काय माहित किंवा हे बहुतेक का नाही एम सी एच नवीन आहे म्हणताना फी कमी ठेवली असतील तिने
कमी आणि प्लेसमेंट नसेल ग.
हा प्लेसमेंट नसेल एमबीए चं कसं आणजे प्लेसमेंट आहेत ग, कारण एम बी ए लइ वर्ष
ऐकऐक ऐक दहा मिनटं झाल्यावर कॉल कर त्या आपण बोलूया.
हा हा
हा